हा लागला यती का आवाज
येतय येतय.
म आता कुठ घरी हाईस का बाहेर आहे?
बाहेरच की घरी कुठलं काय म्हण आ हो हो नाही इकड हायवेला हायवेला चालयला आष्टा रोड ला.
आच्छा आष्टा रोडवरर आहे रोड काय खराब आहे का चांगला त्यो आष्टा रोड?
अष्टारोड म्हणजे इकडं रे आपल्या इकडं आपल्या इथन कामीर नाक्यावरन इकडं हायवे गेलाय नाय आष्टा नाक्याकडं त्या रोडला चाल तिकड कस कसाय आमच्या दुकानाकड वळलं कि तिथं म ती वळखीची भेटत्यात
हा हा हा.
हम्म हम्म. बाकी?
बाकी काय निवांत, अरे ते जेवलो नंतर ती चिकू म्हणली सोडाच प्यायचाय मला. म्हणल राहूदे सोडा नाही म ती पण म म माझ्याबरोबर याय लागली मग म्हटलं चल म्हटलं दोन मिनटात जाऊन येऊया सोडा पितो आणि त्यांना इथं सोडलं खाली. ते गेले वरती आणि मी आलो खाली.
बर. तर तुझा फोन आला लगेच बाहेर निघालो म्हटलं आता बाहेर निघूया म तुझं फोन येईल एकदमच उचलायला. माझा एक राऊंड मारून झाला असता नाक्या पर्यंत.
होय
अष्टा नाक्यावर जाऊन परत आलो माग
किती दहा हजार पाऊल होत्यात का तुझं?
नाय जास्त होत्यात बारा, पंधरा पर्यंत जात्यात.
म्हणजे काय चालत जातोस का सकाळी?
नाय नाय हेच की आत्ता चालतोय ते.
अच्छा तेच हाय व्हय.
होय चार चार काल साडेचार पाच किलोमीटर झाल की चालून.
व्हय.
हम्म. बाकी तुझी किती होत्यात? काय तू बघत नाही काय.
मी नाही मी त्याचे अजून कधी बघीतलच नाही.
हा आहे साखरच काय काय खात यस दिवसभर?
साखरेच. साखरेचं नाही खात फक्त म मिरच्या खातोय बघ.
होय पण तरी पण ते कोल्ड्रिंक पीतो त्यातन सगळी साखरच असते.
नाय कोल्ड्रिंक्स येवढ नाही मी पित ना दिवसात तून एखादी असल, एक नाही तर दोन. बाकी नाही एवढं जास्त.
पप्पा कशाने वारले तुमचे? आजारी होते म्हणजे काय झालं होतं?
काय तर दुखत होतं छातीमध्ये.
छातीमध्ये दुखत होता का हार्ट अटॅक आहे?
नाय हार्ट अटॅक नाय अरे छातीमध्ये दुखत होतं.
दुखतं होतं व्हय..
कारण मी तिथं नव्हतो भाव होता तिथं. हम्म त्यामुळे जास्त आता ते भावालाच माहिती असणार आहे मी नव्हतो मला त्यांन एक दिवस आधी फोन लावलेला निघ म्हणून सांगितलेलं मला.
हम्म हम् ब.
मग ते आयला का आलेलं आधीच जाणार आहेत ते म्हणून. मग ते आई म्हणली की मी काय करणार मग ते वड वले जात. आ आता सांगून गेलं तू मजा करणार म्हणून. आ. ते पप्पांच्या भर्तावरच आयला आधीच का आलेलं.
हा.
की आता होणार काही ना काहीतरी की आईनं सांगितलंच क म मी आता एकटी काय करणार. ते वडिलांनी सांगलेलं त्यावेेळेला की तू मजा करणार.
यला म्हणजे आधी सगळं हि. म्हणजे त्यांना जाणवत होतं.
जाणवलं जाणवलंय पण ते आहे ना असं सांगितलं नाही कुणाला ते मला सांगलेलं इकडं आल्यावर.
कोणी सांगितलं मम्मीने सांगितलं हा बरं बर. बर. बाकी का.
बाकी काय निवांत.
आला मग ते आता हे फोन फोन म्हण आता पोहरांना टायमिंग देत नशील आता.
ना आता परं काय ते मम्मीच्या मोबाईलच्या बाजूलाच असते ती.
हा हा सर.
हो आता आलायच देऊ त्याला साडेआठ ला आणलाय त्याला. चार साडेचार ला त्याला सोडलेलं मी तिकडं. खेळण्यासाठी. मित्राकडं मागे दुकानात त्याला थांबवत नाही जास्त तेी मोबाईलच ब बघते दुकानात
हा. हमं.
असं काम आहेयचं बाकी ते ठीक आहे तर खेळलं बिलं तर ठीक आहे. म्हण ते रात्रीच मला नको वाटते रे तेी. घरा समोर असतो की नाही ती आधीच त फुटबॉल खेळल की नाही क असं वाटतं की आप आपण दुसऱ्यांना डिि डिस्टर्ब करायला लावले.
चप करते हा हां.
ते काय वातावरण एकदम शांत असते त्यात आपण. फुटबॉल खेळना त्याचा आवाज मोडटा ती नकं वाढतली. हम्म.
काय आता फोन आता थोडे दिवस आहे आता आता थोडे्या दिवसा बंद होईल तुझं पण आवड त काय एकशे ऐंशीमेंट असते ती कंपनीच एकशे ऐंशीमेंट. झाले की सपलं आता माझं बंद झालंय बायकोचं बंद झालं आता तुझं बंद होईल उचक्याच बंद झालं वड.
मग त्याच्या पुढं करता येत नाही का.
नाही र.
बस त तेवढंच पैसे शेवट त्यानंतर नाही
नाही तुला तरी दीड दोन हजार भेटतील दोन हजार
अच्छा म्हणजे एकशे ऐंशीच मिनिट अस
होय होय इनकमिंग एकशेऐंशी आणि आउटगोइंग एकशेऐंशी
अच्छा अ अस आहे
हम हम
ह हं ह माझ चार दाखवत्यात माझं अकराच झालं अस दाखवते आता चार दाखवत्यात
शार आखते म्हणज हा त्यात रिपोर्ट येतो बघ रिपोर्ट
मग तेच कायर दाखवतेच काी अकरा डॉट पंधरा दाखवत म्हणजे अकराच झालंता आता येऊ बारावा नंतर तीन झाले की नंतर कॉल लागत नाही
नाही नाही नाही अजून तुझी तीस तीस को आल होत टोट तीस
मग ते असं एकदा भी येतणार रे पंधरा दि झालं की मग थांबाय लागते अस ते वस नंतर आलं त नाही ते मग दुसऱ्याच दिवशी येते असं काहीतरी अस सर नाही ते रात्री बारा नंतर येतं सर
म् आमच संपलं सगळं तीस झाले तीस
आता काय तुम्हाला इन्कमिंगला काय भेटते का एस्ट्रा का नाही
हो मिळते ग इनकमी गला मिळते म्हण तर चालू आहे ना इनकमी
हम् हम
मग काय आता कधीतरी फोन करणारस काय नाही नवीन काय ना रीलस व्हायरल झाले आजचीिरय नाही नाही बाहेर काही नाही रीलस व्हायरल झाले आज टाकलेली आजा ख अ दीड लाखाच्या आस्पात झाल्या दड लाग ना हो रोजचे टाकते वीस हजार प पवीस हजार पंधरा हजार असं असते आज दीड लाख जण झाले रोजची पंधरा वीस हजार व पंचवीस हजार तीस हजार रुपये देऊ घऊ हा लाईक काय दीड हजार दोन हजार रुपयात पण आज चार हजार लाख आणि दीड लाख व्य झाल्यात आणि वाढायच लागले ते अजून हम्म काय म्हण होत बाहेरचं आतलं काय
नाही म्हणल बाहेर का
नाही नाही नाही तसल काय नसते आपलं काय नसतं तुझच काय असलं तर नाही नाही लगेन झाल्यापसन काय नाही
काज नैवीित
नाही ना
म्हणालं आणि काही आहे का नाहीत काय चालूच आहे काय जुनं बिन काय
नाही नाही नाही नाही नाही काही सुद्धा नाही
हां हां
तुझंच काय चालू असत तर
आमचं तरी कुठं कायव म्हणलं बघू विचारल्यावर का क नाही आहे
काय काय नाही ज्याच असत तेच असा विच्चारत असते ज्याच असत तेच विचारत असत असं वाटतय नाय असतंच. गॅरंटी न गॅरंटी ना असतय.
होय!
माणूस विचारतय म्हणजे तेज असतंय त्याशिवाय ते बोलत
आणि राहुल काय करतोय राहुल?
राहुल काय
तू जातोस का नाहीस राहुल कड?
नाही आर सच्याकडे जातोय पण राहुलकडे जात नाय.
मग सच्या कुठ राहुल्याकडेच राहतोय की!
होय राहतय तिथं पण राहूल्या नाही बाहेर नसतंय.
सच्चा आपण गेलतो तिथेच आहे ना ती वरती अमित राहत होत.
होय होय!
ती ते सचिनचंच घर आहे ना स्वतःचं त्यांन अमितला भाड्यान दिलंतं.
हो हो बरोबर.
मग आता जगात्यात कुठ राहतोय जगाते अमित?
अमित जकाते मुंबईला पुण्याला.
पुण्याला प्रॉपर आहे का मुंबईला प्रॉपर आहे?
अ पुण्याला आहे बहुतेक लगीन केलं होतं त्यांनी मधी काय झालं काय माहित! आता काही स्टेटस दिसत नाही रे त्याचं काय खटाकल काय ते जरा सर्किटच ये अमित बर का. अमित जरा सर्किटच वाटतय मला मध्ये त्यान आल घरी आमचं वडील वारलं त्यावेळी
बरं!
मग तेव्हा ते सांगत होता आपलं आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. त्यानं मधी अमित न हो. ते लग्ना ह्याच्यामुळेच ते गर्लफ्रेंडच काय तर होतं त्याचं. पहिली पोरगी काहीतरी ब्रेकअप झाला त्यावेळेला काहीतरी सांगत होता.
अच्छा!
हा मग आता दुसरं म्हणजे लग्न झालं होत त्याचं आता चांगली होती बायको पण पण आता ते गायबच झालं कुठं काय दिस म्हणजे इंस्टाला काय अपडेट नस तय, व्हॉट्सअप ला नसते व्हॉट्सअप ला नाहीच ते सोडं म्हणा. पण अपडेट नसतंय आता त्याच जातं कुठे कुठं लांब लांब फॉरेन बिरेनला फिरायला बिरायला.
हम्म हम्म!
पण असं बायकोच अपडेट किंवा त्याचं अपडेट काय नसतंय जास्त मग, ते बी ब्रेकअप झालय का काय काय माहित लग्ना
अच्छा मग आता कायच नाही एकटाच राहतोय काय? का फॅमिली बरोबर राहतो तो?
काहीच अपडेट नाही काय फॅमिलीची त्याची इकडे गावाकडे असतीया आष्टट्याला का कुठेतरी!
मग तिथे घर घेतले काय त्यानं?
हा तिथं घर आहे की. पण पुण्याला फ्लॅट आहे पुण्याला बी फ्लॅट आहे बहुतेक त्याचा.
सचिन त्यांन तिकडंच घ घर बांधल ना त्यांना गावाकडं?
त्याला हो.
अच्छा आष्टत्याला बांधलेलं मग आईवडील ति ती ती आ
तिकडंच आहेत हो हो ह्यांन पुण्याला घेतलाय प्लॅट बहुतेक.
त्याला किती पगार आहे अमितला?
अमित ला असेल एक लाख दीड लाख असल नाही नाही लाख दीड लाख आहे चांगला ये पगार त्याला.
चागला ये का हू हू.
पगार चांगला आहे पण तेच जरा हो मला एखाद्या ज हेच आहे बहुतेक बायको बी सोडून गेली असणार असं वाटते मला अजून काही अपडेट नाही. कोणी काही सांगितलेलं नाही विचारलेलं बी नाही मी तवर सच्याच सच्चा थर बोले.
हा.
आता काय तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नसेल सच्या बरोबर आहे थांब. फोन करत संकट कर.
झालं कादा